कुठी चालल्यां बाहेर तिकडे, चितोड्येच्या घरी हा. म्हटलं कुठे बाहेर चालाय का?
नाही बाहेर कुठेच नाही, चितोळ्याच्या घरी.
हो, तर ती जेवण करायला चालल्या काय? आताच आहे का, मग कार्यक्रम तो.
नाही ना, आता जेवणाचा कार्यक्रम सांजीचा संध्याकाळी आहे आता म्हणजे. पाहुणे आहेत तर, तेच्यासोबत जेवण करेले.
हो हो जेवायले‌ बोलावलं. होव ना, होव ना.
हं..
जेवला बोलावलंस मग गा कुठे, बाहेर गेलाय का तुम्ही?
बाहेर मी खाल्ली होती. व पाणी भरून राहिली होती, ते माधुरी घरी न ते वावरात गेलती आज.
हो का आली का घरी म?
निंद्याले.
आली घरी माधुरी.
झाली ते,
आ.
आता आली म्हटलं घरी.
हो का बाळा होत्या का निंद्याले.
बाळा होत ना आज निंद्याले. आपल्या गावच्या सांगितलं. तालूखेडचे की कुठ समजत नव्हते बाई.
हा, होना गावातल्या बाया भल्ल्या करतात आपल्या म्हणते. त्यापेक्षा दुसरही सांगतल्यात, दुसरही सांगतल्याच चालता. हा जेवढी रेंज आहे, म्हटलं फटाफट कॉल. आज एवढी रेंज आहे म्हटल, फटा फटा कॉल लागून राहिले.
हो ना.
काल मी एकच तुमचा कॉल केला. डबल कॉलच नाही केला लागला मला कोणाला.
माले तीन राहिल्या आता, तीन करा लागतात मले.
काय म्हटला.
नाही तीन राहिले, आता तीन कराय लागतात.
होना, माले पंचवीस आता सव्वीस हवा होते हा.
हा, काय करून राहिली.
काही नाही आता कामगिम आटपले, म्हटलं जेवण खाऊणं झालेय. च्या नांदीला काय एवढे तीस पुुरे करान मग.
जेवन झालं.
टेन्शन नाही, जेवण झालं.
नाय झालं जेवण म्हणजे, मी काय केलं होतील.
काय केली.
उसा
उशारनी ते काय केलं माहिती आहे अम हे नसते काय शेवग्याचेे शेव पाला शेवग्याच्या केली त्याचे धक ती केल तिन चटनी हौव.
हो डोळेले चांगलेत बई ना ते एकापरी.
म असं मस्त लागतात मस्त लागतात.
ते कशे केले हो तुम्ही?
ते शेवग्याचा पाला घेतला तो लागे धुतला आणि तो थोडा उकडला आणि उकलून मागे कनिक घेतली जवारीचं पीठ नतात. त्यात मीठ आणि त्याचे ध त्याच्या सांगत हिरव्या मिरच्या ठेसा.
हो ते त्याच्याकुलच्या बेसन, लसण, जिरं हे ते सरळ टाकलं अशील.
हा काकडीचेही भल्ले मस्त होतात बिचारे.
असं काय नाही हे डोळेले लई चांगले आहेत म्हंटलं हा पाला हा आपल्या शेवग्याचा पाला खाल्ला की नाही तर डोळेला लई चांगला आहे. चांगला आहे तो डो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
शेवग्याचा पाला
हा योग्याचे पहिले अशी मस्त
हा ना चविष्ट लागतात खायले. चविष्ट लागतात है ना हो हो. हो ना. ते आता तुम्ही करता की नाही तर तुम्हाला अशी आवड आहे करायची.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
आता आपण करत नाही कि नाही त्याच्याच्यान
अस
अजून करून खाऊन नाही पाहिलं ना ते मग ते जो करते त्याले बरोबर आवड राहते म्हटलं.
करून खायची आवड राहते बरोबर.
थोडंसं क रेंजमध्ये या रेंजमध्ये. हॅलो आं.
तुला ढोकळेची रेसिपी सांग म्हटलं मले.
ढोकळ्याची काय अवा मी ते रवा मी रवानं, बेसनाचे करत असतो बाई ढोकळा. नाही मी आता आहे क नाही ते डाळ आहे की नी डाळ भिजू घातली एक किलो एक किलो दा एक किलो डाळ भिजू घातली एक किलो अ आपलं तांदूळ भिजू घातले आन ते दोन चार घं दोन चार घंटे भिजू देले अन मंग लागे मग ते होऊ घातले कडकड उन्हात चांगले. दोन्ही वसता वातल्या ते आणि मंग ते दळण दळून आणलं बारीक त्याचं आन लगे त्याच्यात चम चांगला अर्धा पाव अ आपलं ते सोडा चांगला दहा वीस रुपयाचा सोडा दहा पंधरा रुपयाच्या ही टाकलात चाल की. दहा पंधरा रुपयाचा सोडा आण लागे आपलं लिंबूसत्व ते ते- तेच्यात. मिक्सरातून मिक्सरातून काढलं ते पूर्ण त्या ड पूर्ण त्याच्यात. मिक्स केलं ते.
हा.
आणि एवढा मस्त ढोकळा होते त्याचा की सांगूच काय तुम्हाले प्युअर फुगते तो एक नंबर.
असं काय?
हो एक नंबर फक्त असाय विक विकतचा आहे तसा फुगते. पण आता बहि ना माय ऐ, कि नाही ते पीठ केलं. या नॅनूले देऊन दिलं नाही ते पीठ, आणि तीच केला एका परी आम्ही‌. फुटले.
हा ना.
अना आता घरी आम्हाला चित पडली, सगळं पिठ दिले दोन किलोच पिठ. दिल देऊन गेलं.
हा हा.
घाई घाई दिल्या गेलो, तेथिल थोडस. ठेवत होती घरी, आता हेऊन नाही आता होऊन नाही त पुनराला वाऊ घालात.
नाही आता मुनंदईच पत.
हा ना मग ते उन तर पुराना ना, आता हे भिजू घालत होती ते दायन लागे हे त. आता मला हे अनुन चांगलं होत, मस्त येते म्हणे ताई. साधा आपण बेसनाचा रव्यादा करू मी, पण ते म्हणे मस्त येते अनू ताई. हं, तर मंग तिच्या तिचीच रेसिपी करून पाहिली हे, तर खरंच एक. नंबर आला मस्त आला, मस्त येते तेचा. आणि घरचंच पीठ, केदवाई भिजवा केदवाई करा. सांभारण दोन मिर सांभारण, दोन मिरच्या असल्या कि झालं का
पण ते मग आता कसं आहे, तुम्ही करून पाहेचा ना.
हॅलो. हा करून पाह अर्धा, अर्धा
कस आहे ते, चक्की वरून दळून आणलं की, मग केले जाते.
हो लाईन चक्की वरून दळून आनायचं.
हो हो.
अर्धा अर्धा किलोच, भिजू घालचा पहिले.
म्हणा,
अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, अर्धा किलो तांदूळ आणि लागे त्याला लाल. दहा दहा रुपयाचा सोडा लागे निंबूचा तो आनजा, आणि ते मिक्सरातून काढून मग तेच्यात कलायचा.
आसं.
तसं करून पाहिले, मस्त इथे खासत आपल्या. संग्रहव्या वापरतो की नाही, तेच्यापेक्षा चांगला आहे ते.
असं करीन ना मी, आणि ना हम्म.
करून पायदा.
कस मंग ते, हम्म..
असं कस मऊ मऊ चांगला असा, आला पाहिजे चांगल.
हा मग त्याचा मऊ येते, एकदम मी आता. आपल्या भेसन रव्याचा करतो की नाही, तर एवढा खास नाहीये, पण याचा म्हटलं इतका मऊ.
मग पातरी लागते तो,
हो, तो इथला म्हटला प्युवर आला म्हट हो म्या आपलं गड हे असंच, करायला पुरते आपल्याला खरंच माहित. नव्हत ना, आपण बेसन या का करू वो, तो का कधी चांगला होईल. कधी असा द चपताच राहील.
हम्म.
त्याच्या त्याने मंग म्हटलं आताकडे हे हाच करून पाह हीना सांगितलं अनूना.
हा एका सांगतली. म्हणे कि एक वाटी साबुदाना घ्यायचा. आनं लगे अ तीन वाट्या होनी भगर घ्याचा. . मिकसरातून पीठ काढयचं. ते पीठ काढलं म्हणे कि त्याच्यात आपण मिरच्या हिरव्या मिरच्याचा ठेसा टाकेत त्यात जिरं अनं काटे म्हणी उके टाकलं की त्याचे ते म्हणेत त्याच्यात थोडसा म्हणे असं इनो टाकायचं आणि एक नसलं तर फारच चांगलं बने आन आपल्या आणायच्या पत्र असते त्याला तेल लावयचं अन तेल लावलं असं फेनून‌ घ्यायचं. वेळ झाकून ठेवायचं. आणि मंग त्याच्यावर चमच्याने टाकायचं म्हणे त्याच्यावर झाकण ठेवायचं. अजून उलटून द्यायचं त्याच्यात शेंगदाने चटणी
हो त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी. भगरण म्हणजे उपवासाला चालतात मंग ते उपवासाले. उपवास . हो ना फराळाचे आपेतात ते मंग उपावासाला चालतात.
हा हा खूप चांगले वाटतात म्हणे.
असं काय?
कर्याला पुरते म्हटलं पाहू आता एखांद्या एकादशीले
हा मी एखांदा ते मग मी करून
हा पहिन मला वठ माई करयचा करप हम्म. असं आहे ने बाकी काय चालू आहे मग?
इकडून खर म तुमचं झाला किती मासे याला केळीचे झाड कापयले झालं आता यक्ष
हा
चिलदल दादा
असं
पूर्ण पूर्ण मार्कं येतात मंग आता ते. पोरं करायला गी आता चांगले मार्क येतात म. पैशे येतात आपल्याला चांगले दोघीले.
हां.
दोघीले पैशे येतात मंग नाही तर मंग ते अर्धा कॉल ट्अटेंड केला की नाही? कि मंग ते पैशेच नाही देत
येव ना
ते आलय होयला
मी य ते कस आता तिकून आल्यावर क माय तीनचं राहिले म्हटलं तीन व्हायले काय फीकीर नाही.
झाला मलाही आता चारच राहिले म मी आता एक मैं पेन्या त्या आती आणि मयातच करतो कॉल आता. झाला मंग आता ठेव आता शुक्रिया.
लावल्या लावल्याबद्दल म्हटलं.
हो हो हो हो शुक्रीया हा.
लावला की ते फार चांगलं झालं म्हटलं अभिनंदन झाल.
हो हो ठीक आहे.